हां नमस्कांर सरं अं मी आंज आंज पाऊस पडायंलाय नाहीं म्हटलं जरां थंडीच जरां हे पाहिजे नां शरीरांला उष्णतां निर्माण करण्यांसाठी डिंकाचे लांडू करायचं म्हणते म्हणे त्यांची रे रेसिपी तुम्हांला सांगावी
सांगा की सांगा की लिहूंन घेतो थांबा
त्यांच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे घ्यायचं डिंक घ्यांयचा हां डिंक पन्नास ग्रॅम घेतंल तरी चालतं आणि हे अर्धा किलो हे घ्यायचं खोबरं घ्यायचं
बरं
अं खसंखसं एक पन्नास ग्रॅम
पन्नास ग्रॅम खसंखसं
हां आणि खोबरं अर्धा किलो घ्यायचं
खोबरं अर्धा किलो
हां आणि खसंखसं पन्नास पन्नास ग्रॅम ती पन्नास ग्रॅम आणि हे हां आणि डिंक असतोय तो आपल्यांला शंभर ग्रॅम चालतोय आणि ते ते शंभर ग्रॅम
बडगड्यांमध्यें चालतोय
हो हो हो आणि नंतर मंग तेच्यांत तरं आपल्यांला ड्राय ड्राय फ्रूटस पणं लागणारं मंग त्यांच्यासाठी आपल्यांला कायं लागणारं खारीक लागणारं हो परंत हे बदांम लागणारं कांजू लागणारं हम्मं पिस्ते परंत हां आणि अं थोडंसं आपल्यांला ते हे लागणारं अं हांळीव लागणारं
हांळीव हांळीव
हां हांळीव पणं लागणारं आपल्यांला आणि हे ते आपल्यांला अं वेलदोड्याची पूड लागणार. किंवा सुंठची पूड घेतली तरी चालते. हा वेलची वेलची पूड. वेलची पूड घ्यायची. आणि तूप तूप लागणार तुम्हांला ना एक पाव शरभर तरी पाव शरभर लागणार तुम्हाला तूप.
तुप हा.
हा आणि गुळ पण लागणार तुम्हांना. गुळ कस, तुम्हा जेव जेवढ तुम्हांना गोड हवय. तेवढ तुम्हाला लागणार. म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकताय गुळ. समजा आपल्याला ज्या आपला खीस. खीस जर दोन वाटी झाला. तरी एक वाटी गुळ असला तरी चालतेय आप
एका वाटीत भागते का? गोड होतय का ते?
हो ना. होणार की होणार की. कारण ड्राय फ्रूटस असणार. खारीक असणाराय ना आपली. अ हे डिंक आपला तळून घ्यायचा आधी. डिंक तळून घ्यायचा. हा तळून घ्यायचा. आणि आपल्याला बदाम, काजू आणि हे सगळं बारीक काप करून, ते पण थोडस तुपात परतून घ्यायचं.
तुपात परतून घ्यायच? ते काप केलेलं ड्रायफ्रूट वगैरे?
हा ड्रायफ्रूट हे सगळं तुपात परतून घ्यायचं. खोबरं किसून घ्यायचं. आणि खोबरं किसून ते पण भाजून घ्यायचं थोडस. तूप टाकून.
बरं.
आणि हाळीव पण थोडस भाजून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला हे करायच. थोडस पाणी घ्यायच. आणि ते त्याच्यात बुडल एवढाच गुळ टाकायचा. आणि त्याच ते थोडस पाक तयार करायला घ्यायच.
गुळाचा पाक तयार करायचा का?
हा गुळाच पाक करायचा. म्हणजे अस पूर्ण पण नाही. एक
ड्रायफ्रूट असतेत ती किती प्रमाणात भाजून घ्यायचे काय?
ते आपल्याला खरपूस, म्हणजे कसं थोडस खुसखुशीत होईल असं भाजून घ्यायचं ते. हा. आणि ते ज्यावेळी आपल्याला गुळ हे होत आपला. वितळायला चालू होईल. आणि त्या वेळी थोडस एक तारी पाक ह. एक तारी पाक करायच. आणि त्याच्यात लगेच त आपलं म हायुव टाकून घ्यायच. म्हणजे हयुव कस थोडस फुलून येतं ना.
बरोबर.
मग ते हळू टाकायचं. आणि नंतर मग आपले ड्राय फ्रूट्स परत खिसलेले. अ खोबरं हे सगळं टाकायचं. आपल्या. आणि अस थोडस वर खाली अस करून घ्यायचं.
हा.
आणि गरम असताना अस लगेच हे करायच नाही. कारण गुळ असल्यामुळे आपल्याला कस भाजण्याची शक्यता असते.
म्हणजे जे व व थोडस वक कमी फ्लेम करून, ते त्याच्यात मिक्सिंग केले तरी चालते. कारण ते भाजू नये म्हणून, थोडस काळजी घ्यायला पाहिजे.
हा काळजी घ्यायला पाहिजे. खोबरं पण आपल्याला भासताना तूप टाकूनच थोडस भाजून घ्यायचं. म्हणजे तुपाच पण हे आप आपल्यांला हे होतं नां फ्लेवर आणि मंग ते आपल्यांला जसे पाहिजेत तंसे आपणं लांडू वळूं शकतो
बरं बरं बरं आंता ते करतं असतांना लांडू जे आंता हे जे तुम्हीं जे सांगितलं हे साधारणतः किती प्रमाणांत म्हणजे म्हणजे किती लो किती किलोत किती प्रमाणं असते कायं हे आंता थोडक्यांत आंता समजां एक किलो आम्हांला लांडू करांयचे आहेतं तरं हे त्यांचं प्रमाणं कायं किती आहे सांगा की जरां
एकां किलो एकां किलोच जरं करायचं म्हटलं तरं एक किलो तुम्हांला खोबरं लागणारं
बरं
मंग त्यांतला त्यांला हे सूंन हे करूंन अर्धा अर्धा किलो अर्धा किलोला पणं कमीचं थोडंसं गुंळ घ्यांयचा आणि बाकीचं मंग मिश्रण मिश्रण आपल्यांला म्हणजे ड्रायफ्रूटस पाहिजे ते आपणं आपल्यां अंदाजे म्हणजे एक एक वाटी वाटी जरी घेतलं तरी खूंप होते
ड्राय फ्रूट सगळें घातले चालतील कां हो जेवढे ड्रायफ्रूट आहेतं ते थोडं थोडं करूंन
हो हो मंगचं बी परंत मंग तुम्हांला सांगते कांजू बदांम पिस्ता आणि आपल्यांला हे पाहिजे म्हणजे
म्हणजे चांगलं पौष्टिक बनवलं नां ते
हो हो हो
बरं आंता दुसरं एक मलां सांगा तुम्हीं ते ते जे आंता तुम्हीं करतांय आहे की नाहीं ते कायं त्यांच्यामध्ये एका किलोत साधारणतः किती लांडू तयांर होतांत कायं कायं
अं तरी एकां एकां किलोत तुम्हांला सांगते की मी एकां प वीसभर तरं लांडू सहज होतांत बघां एकां किलोत
बरं बरं बरं बरं
एकां किलोत म्हणजे तुमच्यां आहेतं त्यांच्यातील म्हणजे तुम्हीं जसां छोटांसा जरं लांडू केलां तरं ते हां वीस तीस तीस तरं होतील तरं तुम्हीं मोठां बनवंला तरं तुम्हींचा वीस पर्यंत बसेल मंग ते लांडू
बरं बरं बरं बरं बरं बरं
आणि खांयला पणं हेचं चांगलं पौष्टिक आहे कारणं कसं होतंय की हे आपले हिमोग्लोबिन वाढतें त्यांच्यामुळे कारणं ह्यांच्यात गुळांमध्यें कायं कॅल्शियम असतें
बरोबर म्हणजे ते थोडक्यांत कायं आहे की ताकंद वाढवायचं
हां ताकंद वाढण्यांसाठी हे आहे म्हणजे आंता आपल्यांला वयं लोकांसाठी पणं हे उपयोगी आहे. लहांन मुलांना पणं उपयोगी आहे. आपल्यां क्यां त्यांनां सुद्धां हे उपयोगी आहे.
बरं बरं बरं बरं बरं बरं आणि ते हे जे आहे ते आंता तुम्हीं जे ते मिश्रण सांगितलं हे अं रोजच्यां आरोग्यांसाठी दररोज जरं खांल्ले. तरं त्यांच्यामध्ये त्यां डिंकाच्या लांडूचं कांहीतरी अं त्यांच्यामध्ये तुमचं साधेच्यां संधीचा संधिवांत
हो होणारं की होणारं त्यांच्यावरची पणं फायंदा आहे तुम्हांला त्यांच्यावरची हां त्यांच्यावरची पणं फायंदा आहे तुम्हांला आरोग्यां सांठी चांगलंय हो हो हो
आणि मंग विशेष विशेषतः करूंन महिला जांस्ती वापरतांत नां हे कायं खांद्य
हो हो हो हेनी कसं होतं हेनी कंबर दुखी म्हणां गुडगे दुखी म्हणां हे हे पणं दुखणं कमी होतं त्यांनी
बरं
कारणं आपणं इतरं वेळी कसं गुंळ हे खाऊं शकतं नाहीं आणि ह्यांच्यातूंन आणि इतर वेळं त्यांत डायफ्रूट पणं आपणं जास्तं महिला लोकं खाऊं शकतं नाहीं त्यामुळें त्यांच्यातून हे सगळं जांते नां आपल्यां शरीरांत
म्हणजे ताकदं वाढते शरीरांला बरं बरं आंता हे जे हे जे डिंक डिंकांचे लांडू जे आहेतं. आंता आपणं जे करतो ते हे साधारणतः बारा महिने सेवन केलं चालतं खाल्लं चालतं कां
हो हो चालते की चालते तुम्हांला म्हणजे म्हणजे तुम्हांला जरं आवडतंच असेल ते तरं तुम्हीं हे करूंन करूं शकतात कारणं जास्तीत जास्तं कसं की महिनांभर हे टिकतांत.
म्हणजे आंता आपणं तयांर केलेले हे लांडू महिन्यां महिन्यां म्हणजे तुम्हीं महिन्यांच्या महिन्यांला जेवढे दिवसं टिकत्यांत तेवढे दिवसं तयांर करणे आणि परतं खांणे. बरं बरं बरं बरं आंता हे जे आहे. हॅलो...
हां हां बोलां की,
आंता हे तुम्हीं जे लांडू जे आंता बनवायचं लागलांय म्हणजे आनता जे बनवलेले लांडू आहेतं. हे महिन्यांच्या पुढं कायं ते टिकतं नाहींत मंग आंता कसं आहे... आंता एखाद्यांला जरं समजां ते लागेल तरं म्हणजे परंत सारखें लागले तरं ते जेवढ्यां दिवसं करांय तेवढे दिवसं तयांर करणे आणि परतं खांणे असंच आहे ते
हो हो हो कारणं कसं असतंय हाळीव फुगतं नां म्हणजे हळूं हाळीव कसं ते तुपांत हे केल्यांमुळे गुळांत हे केल्यांमुळे ते हे होतं ते जास्तं दिवसं टिकूं शकतं नाहीं. जरं तुम्हांला नको असेल तरं, तुम्हीं हाळीव नं घालतां जरी केलं तरी चालते.
बरं त्यां हळिवन फुगतांत कायं लांडू
हां फुगतांत फुगतांत हो
मंग ते हाळीव नं कायं होत म्हणजे हळीव हळीवमध्यें कायं असतेय त्यांत
आपल्यां शरीरांतील रक्तवाढीसांठी चांगलं आहे. आपल्यांला हिमोग्लोबिनसांठी चांगल आहे हाळीव म्हणूंन ते हाळीव
ते तुमचं खारीक खोबरं वगैरें खारीक घातली चालती कां त्यांच्यात
हां खारीक घातली तरं चालते तुम्हीं खजूंर घातली तरी चालते आपल्यांला
बरं बरं बरं बरं बरं बरं म्हणजे असं ते चांगल्या प्रकारचं शरीरांला अ हेल्थी टॉनिक राहते आणि बऱ्यांच ठिकाणीं आणि ते हेमोग्लोबिन कमी असले तरं ते डॉक्टर सांगतांत की ए कां तुमचं शेंगदांणे खांवा किंवा
हो हो आणि कसं अ, एक आहार म्हणजे पूर्ण जेवण गेल्यासारखं एक- दोन लाडू जरी खाल्ले तुम्ही लाडू जरी कराय तर तुम्हाला, त्याच्याबरोबर एक ग्लास दूध घेतला तर एक पूर्ण आहार म्हणजे जेवण तुमच पूर्ण झाल्या ग सारखं होतंय त्याच्यात.
बरं, बरं, बरं म्हणजे पौष्टिक हाय रक्तवाढीसाठी बी ते उपयोगी हाय. शरीरातला थकवा अशक्तपणा तेन बी जाऊ शकतोय अशा प्रद
आणि आता थंडी, थंडीत कसं ते उष्ण पण असते ना त्यामुळ ते खायला पण चांगलं.
बरं, बर आता हे तुम्ही किती दिवस झाल ब म्हणजे करताय हे हे लाडवाच हे प्रकार.
म्हणजे कसं आमच्यात लहान घरात, लहान मुलं आहेत त्यामुळ मुलांना आवडतात. आणि वयस्कर लोक पण आहेत म्हणजे आमच्या घरी सास -सासरे आहेत त्यांना लागतं त्यामुळे त्यांच्यासाठी आम्हाला बनवायलाच लागत ते कारण आता ह्या वयात कसं हाय. त्यांना एक लाडू परत दुधाचा ग्लास अस दिला तरी त्यांना म्हणजे पूर्ण आहार गेल्यासारखं होत.
बरोबर, बरबर, बरबर चांगलाय ती, आता ते लिहून घेतलंय. आता आम्ही तयार करतोय, तुम्हाला मग तो पाठवतो टेस्टसाठी. चांगल, चांगल, चांगल्या प्रकारची तुम्ही ती रेसिपी केलीया.
हो, हो
त
आणि तुम्हाला काय वाटलं, तर मग मला सांगा मी आणखीन तुम्हाला सांगेन.
एका कुटुंबाला साधारणतः एका व्यक्तीला एक जर लाडू धरला. तर दररोज एक चार लोकांसाठी दररोज चार लाडू. म्हणजे साधारणतः एक महिन्याला एक एक दोन- दोन, तीन किलोचे लाडू केले तरी चालतात म्हणजे ते महिनाभर चालत ते सगळ्यांना, म्हणजे हेल्दी लाईफ साठी, आरोग्यासाठी सुविधा चांगली राहते. अशा पद्धतीच हाय, चालतय, चालतय ठेऊ का?
हो, हो, हो.